हॅलो हा नमस्कार धनश्री बोलता ना अ हॅलो प्रिया नावाने सेव होता हॅलो
हा येतोय हॅलो
आवाज मला तुमचा ब्रेक होतय हा हां ओके नमस्कार मॅडम तुमचं नाव काय
ह
आला आवाज ओके ओके
असे आहे
धनश्री ओ आ नमस्कार माझं नाव शिल्पा वामन अ आणि आपण हा विषय आज ठिऊया अ संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंबाचा मुलांवर काय परिणाम होत तो आणि त्याचप्रमाणे त्या कुटुंबातील व्यक्ती पण जर वयस कर व्यक्ती असतील किंवा आम अ... म्हणजे तरुण वय ओ म्हणजे पूर्ण व्यक्ती आणि कुटुंबावर कसा परिणाम होऊ शकतो तो
माझ्या माझ्या मते तर म्हणजे आत आता आता ती आली आहे की म मला सासू नको मला सासरा नको
हा हा
पण माझ्या मते तरी असायला पाहिजे कारण समजा दोघंही कामाला जाणारे असतील तर घरामध्ये मुलांना पाण्याघरात ठेवण्यापेक्षा आजी आजोबाजे संस्कार करू शक तात तसे पाारणा घरवाले नाही करू शकत ना कारण पाळन्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या वयाची मुलं असतात बरोबर आहे ना आणि जेवढी काळजी आपले घेऊ शकतात आईवडील असू द्या किंवा सासू सासऱ्या असू द्या शेवटी तुम्ही पण त्या वयाला कधीतरी येणारच आहे ना बरोबर आहे की नाही आणि आजोबा पण म्हटलं तरी मुलांचे खेळू शकतात दुसरी गोष्ट गोष्ट गोष्टीतून संस्कार घडवू शकतात गोष्टीतून त्यांना अ काय याच्यातून तू घेतलंस बाबा काय नाही आजी असेल तर ती अभंग शिकू शकते शुभम करोती शिकू शकते आणि गणपतीचं शिकू शकते जे आता बघा शाळेत जेव्हा आपण घालतो तेव्हा इंटरव्यू घेतात म्हणजे मी एका मुख एकमेकांचे मुलाखत काल बघितली त्याच्यामध्ये त्या म्हणत होत्या की तुम्ही शाळेत प्रवेश देणार आहात मुलाला तर त्याच्यासाठी तुम्ही इंटरव्यू कसं काय घेऊ शकता मुलांची मुलाखत कशी घेऊ शकता कारण ते आधीच कच्ची मडके आहेत त्यांना आकार देण्यासाठी त्यांचे पालक तुमच्या शाळेत त्यांना घालताय तुम्ही त्यांची पात्रता तशी ठरू शकता जर त्यांना सगळे येतच असेल तर तुम्ही त्यांना काय घडवणार बरोबर आहे की नाही
चांगलंय म्हणजे त्यांचं मत तर योग्य आहे आणि तुम्ही जे सांगताय ते पण मला म्हणजे मी पण त्याच मताची आहे की आजी आजोबा घरात हवे म्हणजे जी पूर्वीची पद्धत होती की संयुक्त कुटुंब पद्धती
आणि दुसरी गोष्ट नातवंड नातवंडांसाठी अस नाही मोठ्यांसाठी पण समजा आपल्यामध्ये काही विचार प्रत्येक नवरा वेगळ्या कुटुंबातून येतो बायको वेगळ्या कुटुंबातून वेगळ्या संस्कारातून येते बरोबर
बरोबर
आता कधीतरी विचारांचे मतभेद होऊ शकतात मग ते मोठे असतात त्यांनी आपल्यापेक्षा पावसाळी जरा चार चांगले बघितलेले असतात अनुभवाचे बोल असतात आपल्यामध्ये कोणाचं चुकतंय कोणी माघार घ्यायला पाहिजे हे मार्गदर्शन करण्याच आणि मद्य साधण्याचंही काम ही ते करतात असं मला तरी वाटतं
बरोबर आहे अगदीच म्हणजे मला पण त्यांचं म्हणणं पडत आणि मी पण त्याच मताचे आहे कारण जेव्हा एक आपण उदाहरण जरी आपल्या डोळ्यासमोर घेतलं अस की एक विभक्त कुटुंब आहे आणि एक संयुक्त कुटुंब आहे तर मग कुटुंबात कसं असू शकत कि चित्र दिसत एक आजी आजोब असतील नातवंडास नात्यांच्या घरामध्ये नवरा बायको जरी ते जॉब करू द्या किंवा बायको हऊस म्हणजे घरकाम म्हणजे गृहिणी पण असू द्या तरी पण तो फरक खूप पडतो कारण जरी त्या गृहिणी जरी असली तरी तिला भरपूर दिवसभराची कामं असतात तिला बाहेर जायचं असेल कधी काय तर त्यावेळेस आजी घरात मुलांसोबत असू शकते त्यावेेळी तिला कोणतही अडचण येत नाही की आता मला बाहेर जायच आणि मी ह्याला कुठे ठेवू तेच संयुक्त विभक्त कुटुंबात काय होणार की अरे मला मग इकडे जायचं माझ्या आई आजारी तर मी कुठे ठेव मुलाला कि त्याची शाळा बुडेल म्हणजे हजारो प्रश् तिच्या समोर उभे राहतात तेच संयुक्त कुटुंबामध्ये एक आधार असतो आणि म्हणजे छोट्या मुलांना जसा आधार मिळतो आजी आजोबांचा किंवा आई वडिलांचा तसेच वृद्धा काळात सुद्धा त्यांना गरज असते कि आपल्या नातवंडाने आपल्याशी गप्पा माराव्यात कारण मी वृद्धकाळ पण पाहिलाय आमच्या घरामध्ये तर तेव्हा खूप ते त्यांच्या भावना हे झालेल्या असतात म्हणजे हळवे होतात ते लोक
त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की माझ्या शेजारी बसून चार गोष्टी बोलाव्यात तुझं काही दुखतंय का तुझं काही खुपतंय का किंवा घरातल्या कु कुठल्या तरी निर्णयांमध्ये त्यांनाही सहम सहभागी करून घ्यावं आणि लहानांसाठी मुलांसाठीच असं नाही म मोठ्यांसाठी गरजेचं आहेच ना या गोष्टी मोठ्याना आता समजा बघा जॉब करणारी असेल नोकरी करणारी असेल कून बाघून येत आज तुम्ही गाडीवर जा नाही तरर बस नि जा थकवा हा येतोच ना बायकांना त्याच्यानंतर घरात भाजी निवडून देणं म्हण पटकन भाजी कोणी निवडून दिली आपणोडणीला टाकू श रोबर नाही लसून सोलून देतात नाही खारी च का असे ना आपण मदत होतेच आता कप जरी तुम्ही बाया लावल्या आणि पैसे दिले तरी त्या काय मोरीवरच्या दोरीवरच दु गोष्ट त्या त्यांनी जरी कपडे वाट टाकले त्या कपड्यांच्या घड्या घालणे वरची बरीचशी कामं असतेात त्याची गणली जात नाही ही मदत ते करत असतात पण ती कधी विचाराधीन घेतलीच जात नाही
बरोबर आहे
असं मला वाटतं आणि आपण म्हणजे ज त्यांना मुली आहेत त्यांच्या आयांनीच हे संस्कार मुलींना केले पाहिजेत की तुम्ही असं म्हणू नका की फक्त नवराच पाहिजे शेवटी तुमच्या पण आईवडिलांना कुणीतरी अशी भाऊजय समजा तुमच्या बाबाची बायको कि हे हेच विचार मांडले तर काय करणार ना असंही होत
हम् म्हणजे समाजात अशा आपण जे आता बोलतोय तशा विचार करणाऱ्या आईची गरज आहे आणि तेच संस्कतीने मुलीला दे द्यायची गरज आहे आज म्हणजे जेणेकरून पुढची पिढी
हो चांगलीकडे आणि सासू अस सासवांनी देखील असं काही असं काही नाही की सुनांचं चुकतं सासवांनी देखील सुलांची लेख सारखीच काळजी घेतली पाहिजे कारण आज जर तुम्ही तिला जाच केला त वृद्धापकाळामध्ये तुमची लेख नाही येणारे तुम्हाला संांभळायला कारण जेव्हा तुम्ही लग्न करून देतात तुमचा काही हक्क राहत नाही बाप जरी आजारी पडला तरी तिला नवऱ्याची परमिशन शिवाय येता येत नाही कितीही आपण पुढंारलेलो असू कितीही संस्कृती पुढे गेले तरी म्हणजे एक बंधन येतंच ना मग तेव्हा सूनच बघणार आहेत तुम्हाला बरोबर मुलगा आहे नवरा आहे आर्तीिक मदत करू शकतात नर्स ठेवू शकतात पण ती योग्य काम करते की नाही ह्याच्यावर देखरेख करायला पण एक माणू ची गरज असते पैसाच सर्व काही नाही आहे आयुष्यत असं मला तरी वाटतं मला तरी असं वाटतं
आता समजा तर वृद्ध म्हणजे काही वृद्ध व्यक्तींचा आपण कस समज असतो की आमच्याकडे पैसा आहे बाबा काही गरज नाही आम्हाला मुलांची किंवा त्यांना काही मतं पटली नाही. चगला. पण असेही करून चालत नाही कारण पैशाने काही आपण माणूसाला विकत घेऊ शकत. नाही त्यांच्या ज्या आपण गरजा आहेत भावनिक गरजा सगळं पैसा नाही देऊ शकत.
हो आणि दुसरी गोष्ट. तुमच्या गरजा भागवण्यासाठी पैसा हे एक चलन आहे. हेच लोकांना समजना झालंय की तुमच्यासाठी पैसे. पैशासाठी तुम्ही नाही आहे आणि पैशाला पण एक वेळ. शी येते की तुमच्याकड अमाप पैसा आहे पण तुमच्याशी. तुमची हालचाल तुम्ही जेवलाय का खावलाय का हे बघायला देखील कोणी नाहीे. चार शब्द बोलायलाही कोणी नाहीे मग त्यावेळी तुम्ही. त्या पैशाचं काय करणार असं मला वाटतं.
हो नाही बरोबरच आहे म्हणजे हे विचार कुठेतरी प्रत्येक माणसामध्ये रुजायला हवेत असे विचार कि माणसाचं महत्त्व त्यांना मेन कळायला म
दुसरी ग दुसरी गोष्टच विभक्त कुटुंबात कसं होतं दोघंच आहे. मग मला बाबा स्वयंपाक करायचाय म याला कोण सांभाळणार हा लुडबुड करतोय मध्ये. कारण त्या मुलाला पण आई दिवसभर मिळालेली नसते. ती जेव्हा येते तेव्हा त्यालाही वाटतं आईनी माझ्या जवळ बसावं. तिला स्वयंपाकाची गडबड असते मग. हे बाबा मोबाईल बघ बाबा कार्टून हे घे बाबा लॅपटॉप म्हणजे. आपणच त्यांना या सवयी लावतो त्यापेक्षा आजीबरोबर खेळ. आजी गोष्ट सांगेल. आजोबांबरोबर खेळ असंही करता येतं ना बरोबर आहे की नाही.
बरोबरच आहे आता एक. उदाहरण देते तुम्ही बोललात त्याच्यावरून मला आठवलं आता समजा मी बघ. कुटुंबात आजी अजबन असतील आणि जॉब करणारे दोन्ही असतील आईवडील तर काय होत. त्यांना शोधावे लागतात की पर्सनॅलिटी. म्हजे व्यक्तिमत् पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस असतात बघा. व्यक्तिमत्व विकास करायचे क्लास तर मग. किंवा गप्पा कशा माराव्यात किंवा बाहेर अ. म्हणजे लोकांमध्ये कसं मिसळावं. त्याच्यासाठी पण आजकाल क्लास लावायची गरज असते तेच जर घरातच आजी आजब असतील. तर ह्या काही गोष्टींच्या म्हणजे त्यांना. प्रशिक्षणाची गरज पडतच नाही कारण त्यांना सगळं. हे असं आव्हान तरर जे प्रशिक्षण आहे ते घरात. त्यांना बाळकडून मिळतं आजी आजोबांकडनं. किंवा आजकाल मी हे पण पाहिलंय म्हणजे मोठमोठ्या स्कूल्समध्येध्ये असं शाळांमध्ये कि त्यांना गावच. अ दाखवायचं असतं मुलांना म्हणजे कसं असतं. खेडेगाव शेती कशी असते त्याच्याबद्दल. मोठी फी भरून. त्यां सहल काढली जाते तर हे सगळं जर गावच्या स्वतःच्या गावी गेले. नातेवाईकांकडे गेले तर ही गरजच पडत नाही. हा आवाज येतोय तुम्हाला मॅडम. हॅलो हॅलो! आवाज येतेय का. हॅलो! हॅलो! आवाज येतेय माझ्या? हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
धन्यवाद मॅडम खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून हो ओके